हो.
हॅलो. हॅलो.
हॅलो आलावाज.
हा आला आला आवाज.
रेंज नाही वाटत. हॅलो आला काय आवाज.
आलाय आलायल आला हॅलो.
याला याला आवाज यालाय तुझा.
येत ना फोन लावलेला मलाशी लावलीस म. तुम आं. हॅलो.
आता तुझ अले तुम्ही ह नंबर केलेला आहे म्हणून.
हा मी पणसा लावला पैसला त लागला नाही नव्हती. कलाज व. हम्म आणि काय मग
काय नाही मग बसले काय कर ना काय झालं जेवणार आहेस इकड काय अजून जाणार आहेस
नाही आता उद्या जाणार अ काय म्हणत
उद्या जाऊन येणार उद्या तिकडं जाऊन येणार का मग
हा होय होय
हम्म मग चालतय कि तिकड जाऊन यायचं त्या दिवशी किती वाजता पोहोचला
ह आ अरे साठला पचल
निघल्या ना किती वास्तता
आ् पावणे नऊ ला येणारल
इथ ना इचलकरंजी मध ना
हो नाही म सांगतो ब त्यामुळे लवक य
होय टॅवस म लवकर जातेसूड
हा हम्म
त्या पण गेल्या काल पाच वाजता गेल्या
ह हा म हा आली असलला
आणि राहायच होत त्याला राहणार होता त्या आणि
अ तुझे पैसा आहे त्याला ह आवण झालं ते सगळे
ला वय इतके तुला काय तुला काय राहायला मिळ नाही एकच दिवस
मज हयच हा हा
हो येतो की शौर्य काय कराला गेला कॉलेज चाल झालं
नाही उद्यापासन आजपसून जाण उद्यापसन जाण असं
आज गेला नाही वय हा नाही उद्यापास नाच आहे की चालू
हो आज काय नाही बावीस आज कि लू आहे. कोणी एवढं येणार नाही विज येणार ना सिेण येणार नाही.
अ तुमचा निकाल लागला एमबीएचा
जाग नाहीयच हम् अशाला
मण मी पण तेवढंच लिहून आलेश्वर काल ह होय काल होता गेल तो काय अभ्यास काय कुठ पुस्तक पण उघडलं न तुम मी असच गेलतो असंच गेलतो आणि असंच काय लॉजिक काही माझं लॉजिक लावूनच सोडवल सोड सगळं एक आणि दुसरं तेवढं येत होत आणि आता आई घरात येन बघितलो तर कणी आहेत चाळीस पंचेचाळीस आहेत बरोबर आ
हा हा मला छलत
हम्म काय एवढं अभ्यास केला नसत का तुम्हाला काय किती मार्क पाडायचा असं काय होतं काय
नाही नाहीशती ना कळतीलवढ हा होय इनथांवढंच हम्
हम्म आमचं पण तसच हाय. मला एक मार्क पाडला तरी पण ऍडमिशन मिळतय.
हा होय तेच की
एक मार्क पडतोय पहिलाच प्रश्न बरोबर आहे. अगं मला वाटलं कती पण अवघड येत. आणि काय दीड तासात काय घंटा सोडवून होते वई पेपर तो
आग नाही आम्हाला पण एवढ म्हणजे माझे.
तस जर वेळ असतात दोन तीन तास दोन तास जरी वेळ असतात तर असं पुरतं य जरा होते बऱ्यापैकी पननास च्या वर प्रश्न कव्हर होतत्यात खर कमी होता त्याच्यामूळ वेळ सोडवायला वेळ लागते त्यामुळ. हे होत शेवटला ठोकायला
होय काही का काही पत नाही यती कसल्या
आ बसल्या म्हण नाही तू घरात आहेस का बाहेर आलेस
जाशानणी पला दि नाही
होय रेंज दारात रेंज येत नाही मी पण दारात येऊनच बसले. आणि काय चाललंय मग निवांत मग ऍडमिशन प्रोसेस तुमची चालू झाली नाही
जुलैपासून चालू आहे ना आता हा म चालू ना फटोफ लागणार. नाही र मश नाही ना मशी एला स यनवर्सिटी स गगाला समलामं ऍडमिशन संप म सीटी जाला होत
हा ऍडमिशन काय त्यांचा कोटा भरना झालाय अजून त्यांच्या किती तीनशे साठ कायतरी जागा आहेत आणि फक्त एकशे बावीस जण झाल्या
ह हा मग ते सगळं भरायला आवडतील मला
सीटी लावल्या आता दोन झाली अनेक सीईटी लावणार आहे त्याने आता आ सत्तावीस का अठ्ठावीस ला निकाल लावणार आणि फॉर्म भरायला सीईटी ते चालू करणार एक दहा दिवस मुदत ठेवणार आणि मग सीईटीचा पेपर ठेवणार आणि हे लावणार त्याचा निकाल लावणार लगेच
म्हणजे तुम्हाला म रोल्स कॉलेजला जायला लागत नाही.
नाही परीक्षेला फक्त म्हणजे ऑनलाइन लेक्चर त्यांनी त्यांनी सगळं देतात. मग ते झालं की फक्त हे करायचं आपलं अम् परीक्षा असत्यात असाइनमेंट आणि परीक्षा एवढ्यालाच फक्त जायचं. त्याला पण रेफरन्स कॉलेज निवडायचं म्हणजे एक्झाम सेंटर तुम्हाला कुठलं पाहिजे ते शक्यतो सगळी जण विवेकानंदच घेतात.
हा हा हा.
हेच घ्यायचं मग परीक्षेला फक्त जायचं
हा म
आणि मोकळवायचं हम्म आणि काय मग ह का नाहीच काय आता घरात बसून वेळ जात नाही.
व्हय ह महिनाभ सगळचथल
होय आता त तिकडे गेल की मग ईकडे येऊ वाटत नाही. तेच क म तिकडे गेले की मग इकडे येऊ वाटत नाही उगंच आपलं. मग काय बाकी सगळे बरे आहेत
काय ब
हम्म तेच कि आणि काय विशेष किती मिनिटं झाली अजून सहा सहा मिनिटं झाल्यात अजून दहा मि अजून दहा मिनट कराय आपल्याला अग तुला तुला माहिती आहे तुला सांगायचंच राहिल पालं ते बघ त ते ना कुणाला कुणाला फोनवरन नावं ठेवल्यात आणि गॉसिप केलेत काय आणि ते टाईप करून ते लहाल त बघ ऐकून टाईप करायचं होतं त्याला त्याला सगळ्यांच एकमेकाला ऐकू चालल्यात
अंग बाई मग अवघड आहे आता
ऋतूला भक्तीचा आवाज आला ती भक्तीची मैत्रीिण ति चा आवाज आला सगळ्यांचा आवाज आला तिला असं बोललेलं बोललेलं मोजकं मोजक होय आ तेच टाईप करायला आलेलं घाबरून घट्ट झाली त्या
अवघड आहे बाई त्यांचा आता
मग काय तर याला काय म्हण अहिला प्रत्येकाला वेगळं वेगळं असं पाच जणांना फोन करायचं
हा हो आले झाला पाच वेगवेगळ्या कॉल करायचं म्हटलं
हा त्याच्यामुळ आता कुठल्या आणायची एवढी हुडकून तुला म तुला मम्मीच घ्यायला पाहिजे
सगळ्यांनी
नाही ऋतलाच फोन कराय ऋतूला परायचा भक्तीला भक्तीचा नाही वाटत तिचा झालाय वाटत
हा हो त्या दोघींचं झाले वाटतं कॉल
नाही ऋतूचा झाला नाही केला तर चालतय ऋतूला
चालतंय होयहाहा आणि मेसेज टाकले की माझ काय झालं नाही अजून म्हणून अरे पैसे पैसे पेमेट आला नाही म्हणून मेसेज टाकलेली
ऋतूनून टाकलेली होय
हम्
ते येऊ ये एकच टास्क अवघड आहे उगाच फोनच करा हे करा ये एकच तास का अवघड आहे म्हटलं फोन करा आणि हे
हा होय
कोणाला करायचं आता एवढी कुठली आणायची शोधून
काय ना आपण पण आणि दोन वेळा केला तर चालतय
दोन वेळा केलं तरी चालतंय करायचं काय तर वाचत बसायचं आता काय करायचं
म म काय करायचं
नाहीतर कुठलं तर काय तर समाजसेवेच बोलत बसायचं आता एमबीएचा अभ्यासक्रम तुम्हा तुम्हाला फायनान्समध्ये ध्ये घ्यायला पाहिजे फयनान्स
फायनान्स म मालस
मार्केटिंग फायनान्स नाहीतर बिझनेस
हो असच एक ण एक ण पण चालते एक पण
चार पण चा ते पण घेऊ शकताय तुम्ही त्यामुळे चालते अ तेवढी काय तर आम्हाला आ प्रश्न आम्ही घेऊ शकतो फायनान्सचे खरं जास्त ह्याच्यातच ऑपरेशनल नाही तर बिझनेसमध्ये जात्यात. फायनान्स मध्ये कॉमर्स बेस असली तर फायनान्स सोपं जाते नाही हे असल्याव आतन काही जाईल नाही जाईल ज्यांना इंटरेस्ट असतोय मॅथस ममध्ये त्यांना चालतंय
हम
आता आम्हाला आहे ते मॅच सोडवेपर्यंत बास झालं त्याने कुठ काय करायचं मग काय तर? की कुठ काय गणित सोडवत बसायचे आहे ती सीईटीचा पेपर पेपर यातील इन झालते आम्हाला
आणि कुठं काय एक पान देतात शेवटचं फक्त सोडवायला
हा व अस नाही हा एक पान देते पाहिजे असले तर मागा पण मागायच नाही.
त्या क्वेश्चन पेपरच्या शेवटचं एक पान फक्त
हा, तेच की
आणि अन्सरश ते आम्हाला माहितच नव्हत्या अन्सरशिप कि कॉपी आपल्याला एक मिळते ती.
नाही आम्हाला मिळत नाही.
आम्हाला ते कार्बन कॉपी मिळते. एक पाठीमाग दोन असत की नाही वरच सोडवल तस खाली ऑटोमॅटिक ती खाली उठ उठतय आणि मग त्याची एक कॉपी आपण घ्यायची. एक कॉपी त्यांनी घ्यायची.
आमला नाही आम्हाला अन्सार शीट जमा करून घेतात आणि
होय त्यांनी घेत त्यांनी आम्हाला त्यात वरच होत ते त्यांनी ठेवून घेतलं ओरिजिनल आणि त्याच्या खाली ति लि खाली उठत असते ती कारॉ्बन कॉपी आम्हाला दिल्यात त्याच्यावरनच की मी बघितलो किती पडत्यात
हा हा हा हा हा
एक मार्क पडले विषय कट
हह हाह स््रियाला ऍडमिशन हा तेच की
आम्ही काल गेलतो त्या वेला विचारायला गेलतो एक जणांना सीट फॉर्म भरायला आला नाही म्हणून सर म्हंटले अजून एक राऊंड आम्ही लावणार आहे की त्यात भरायला सांगा त्यांना
हा हा कुठला पण कोर्स केला आणि सीईटी कंपल्सरी शहाऐंशी.
हे ती कंपल्सरी कला केल्या एंट्रन्स म्हणून नॉमिनल
हा हम् हम्
निवांत काय अग बायका माणसं सुद्धा मोठी मोठी असली पण आलती.
होय अग लय मोठी मोठी पण येते. म ए लाईनस कॉलेस ला लाईनस कॉलेजला गेलतो का नाही. ते बायका आणि नाही
हो आमच्या क्लासमध्ये पण होते काल दोन तीन बायका होत्या दोन तीन म्हातारी होती परत एक अशी होती लग्न बेग्न झालेली पण सगळी जण होती मलाच वेगळं वाटालत त्यांच्यात बसून
हो
आणि आम्हा मला तर तीन जण माझी फ्रेंड सोडावला लागल्यात चला जर मी म्हटलं तिथं काय युद्धाला चाल म्हण बॉर्डरवरर तिघंजण सोडाला यालायचा
हो
मग काय मग म असू दे असू दे च आणि क्लासरूम पर्यंत आल्यात अगं
अ